हॅलो हा काय करायलाय? काय नाही बघा बसलीय.
आणि अभ्यास
आ
हॅल अभ्यास करत्यास का नाही
करते की
कधी कधी बघल तेव्हा फोनवरच बोलत असत्यास आणि अभ्यास करतोय म्हणत्यास व्हय
आओ सकाळी करती
सकाळी उठतेस कितीला अभ्यास करायला
शाळे
आ
शाळेत ओ
शाळेत व्हय आणि घरातला अभ्यास नसतोय
नाही ते शाळेतच करून टाकतोय आम्ही
करून टाकतेस व्हय दप्तरात
व्हय
बॅगमध्ये
हा
आता आता काय करालतीस दिवाबत्तीय
होय
काय वाचन
काय वाचन नाय उभ करत्यात
पप्पा करत्यात व्हय तू नुसत दिवा लावायचा आणि उदबत्ती लावायचं काम करत्यास
देव पुजा तेन कर
देवपूजा पण करत्यास व्हय म्हातारी आज्जी
होय
अं तसा अभ्यास पण जरा करायचा ग मनापासन मम्मीला तोंड वाजवाय कशाला लावतीस अभ्यास कर अभ्यास कर म्हणून
काय करायचं आता
काय करायचं म्हणजे
काय नाय
हा पाऊस आहे काय ग
झाला
हॅलो
हॅलो हा पाऊस नाही तिकडं हॅलो
आओ आज खूप थांबलाय
हा इकड पण हाय ग जरा जरा हाय सारखं सोड एकदमच एकदमच मोठा येतोय पाऊस
हा
हम्म आणि काय मम्मी स्वयंपाक कराल्या
होय आत्ता आल्या दवाखान्यातन
का दवाखान्यात कुणाला
मम्मीला नेलत तिला बरं वाटत नव्हतं म्हणून
का गं
काय माहिती? पाठ, पाय दुखत होत.
पाय दुखाल्यात व्हय, हे व वातावरण ग थंडी असत्या
हा.
पाऊस कसल बघ की, गार आज गार वार सुटलंय बघ, थंडी वाजालिया आज गार वाऱ्याचे
होय.
म्हणून
जेवण झालं?
आणि काय, जेवण झालंय, मामा गेलं जीऊन
हूम्म, प्रीती दिदी काय करालीया?
ती गेलीया, त्या माहीचा बड्डे हाय म्हणून तिकडे गेल्या बघ.
होय.
बद्देला, बड्डेला बोलवले नाही मग, स्वराजला पण बोलवलं होत, तो गेला ते काकु आई इकड.
हूम.
चल म्हणताना नाही म्हणला, मी जाणार म्हणला गेला तिकडच
हू हू सत्तूमामांची तब्येत बरी आहे का?
हाय आता जरा जरा बोलत्यात, जे म्हणजे जे्वाय काय अजून तेच त्यांना येत नाही, पण खात्यात आता सगळं खात्यात, पीत्यात, बोलत्यात टी व्ही बघत बसत्यात, बातम्या चायनेल बीनेल सगळं आपल्या आपण बदलत्यात. जरा जरासं ते वॉकर हाय स्व, स्वराज लई हुशार झालाय, लई हुशार झालाय
हूम् स्कूलला
बाहेर गेलेलो ग जातय स्कूल जातय रोज परवा, तुला सांगितलं नाही काय?
नाही.
परवा त्याचं क नी मागच्या आठवड्यात, मागच्या रविवारी बघ. अ काय तर कारगिल दिन हूतं का नी?
हा हा हा.
त्या दिवशी त्याजी अ चित्रकलेची परीक्षा होत म्हणजे काय तर हे होतं. स्पर्धा होत्या
हा.
आणि त्याच्यात त्याला अं ह अं त्याला भाग घ्यायला सांगितलेला. बाहेरन होतं ग ते, शाळेला हे केलेलं बाहेर न. म तेनं भाग घेतलेला आणि त्याला पहि त्याचा पहिला नंबर आलाय त्यात.
व्हय माहिती हाय की, स्टेटस बघितला.
बघितलास काय आणि काय सांगु ते सगळ्यांसनी सांगतय, मला फस्ट प्राइज मिळालय, मला फस्ट प्राइज मिळालंय. मला अभिनंदन म्हणा, म अभि अभीनंदन करा माझ, हं अस म्हणतय माझ अभिनंदन करा, हात देतय पुढं आणि म्हणतय ते अभिनंदन करा, अभिनंदन करा. अभी आभीसनि म्हनतय, आगं आभी मला अभिनंदन कर की
ह
म्हणतय.
असला आगाव आहे आणि मला म्हणतोय तू कणी पितीला सांगू नकोस. तू सांगू नकोस तू इकडे बोलल तिला मी सांगणार हाय पितीला
म्हणतोय
म्हणजे आपण नाय सांगायचं तोच सांगायच
हा मग प्रीतीला म्हणलं हं प्रीतीला म्हटलं तुला बोलवालाय बघ त्यो कशाला आणि त्याज असं असं झालंय म्हणलं आणि तू त्याला काय म्हणू नकोस म्हणलं मला का बोलवालायस असंच म्हण म्हणलं मग तुला सांगतोय बघ म्हणलं त्यो म्हणता न आणि त्याला बक्षीस पण मिळालय ग ते म्हणजे ड्रॉइंगचं सगळं साहित्य मिळालंय.
होय माहिती आहे बघितलं च्या फोटोमध्ये
हा त्याच्याबरोबर कनी ड्रॉइंगचं साहित्य दिलंय सगळं त्यात शॉपनर, खडरबर सगळं सगळं हाय ते म्हणजे रंगवायचं खडू बीडू सगळं हाय त्यात पाण्याचा कलर काय काय हाय बाई सगळं आणि दोन मिळालय म्हणतंय दोन मिळालय म्हणते मला दोन मिळालय.
असं म्हणतय असला हाय काल पण काल प्रीती म्हणली तू रोज रोज काकू आईकड जातोस रे म मी तुझ्यासंग कधी खेळणार तू रोज जाऊ नकोस की म मी तुझ्या बरोबर खेळायला येतो म्हणताना तिला म्हणतोय अगं मला हिथं भाजी चपाती भाजी भाकरीच खा म्हणत्यात
म्हणून मी काकूआईकड जातोय मला काकूआई कनाय आप्पे घालत्या करून डोस दित्या इडली दित्या म्हणून मी काकू आईकड जातय असंच म्हणतोय. बोलाय तर कसं सुचतंय बघ की त्याला
ते काय आता करायचं
केवढ काल आम्ही पण गावात गेलतो आणि याय लागलेलो घरला
हम्म
आणि याय लागलोय आणि निम्या रस्त्यात ते नुसतच आलता आणि शाळेच्या ड्रेस वरच चाललेला डी- मार्टला आणि आमच लक्ष नव्हत ग प्रिती आणि मी बोलत आमच्या आम आमच्या दोघीच्यात नादात होतो आणि बोल तील त्यांनी त्याच लक्ष आमच्याकड होत आणि आबांच्या बरोबर गाडीवरण चाललेला आणि प्रीती न हाक हाका मारलाय ए ए ए ए कराय लागलाय. काय मग एवढं आता गाड्यांची रस्त्याना गर्दी किती असत्या आणि नुसतच पाऊस येऊन क नी उघडलेला होता त्यामुळ गर्दी होती ग रस्त्यावर गाड्यांची
हा
आणि ह्यो नुसत ए ए करालाय काय लक्ष दिल नाय म्हणताना काय म्हणतोय ए पीते रस मग आमचं लक्ष गेलं दोघींच
प्रीती म्हणते बघितलस की पोरग किती आगाऊ आय. म्हणाली बग मला हा कस म्हणाले बघ ये पिते म्हणून आणि घरात आबासनी म्हणते, मी तिला बोलवायला लागलोय कधी पासन आणि ती बगनास तिच लक्षच नाही माझ्याकड.
म्हणाला म्हणालाय आबांसनी तो गाडीवरन जाताना.
हम्म
असा आगाऊ झालाय लई. हम्म, नाही रोज रोज जातोय तिकडं रोज रोज पाच वाजले मम्मी इकड गेली की तो तिकड जातय.
असच क
म्हणजे का आठवणकाय येत नाही जाते तर
ह्म्म्म तिकड काकु आई कड सोडा म्हणतय मला मग संध्याकाळी ती खेळायला मावशीची पोरगी आहे ना त्याच्याबरोबर
हा
ती बारकी आणवी ग बघितली अशील की तू
होय बघितले की.
हा मग तिच्या बरोबर खेळतो ग तो. इथ कस कोणच नसतय नई.
त्रास पण देत नाही. समजत ग तिला सगळ आता
हा मामाच्या हेन जरा दुर्लक्ष व्हायला लागलय ग जरा म्हणजे दोन्हीकड लक्ष द्यायच जरास हेवाय लागलय नाइ
हो ते म्हणजे नाही का आता एक पेशंट आहे आणि त्यात एक छोट बाळ दुर्लक्ष होणारच नाही का? ह हॅलो हॅलो मामी तुमचा आवाज ये ना हॅलो